हॅलो.
बोल.
ऐकू यायला?
हॅलो हायत. कू यायला बोल ऐकू यायला हो बोल.
. हम्म हम्म कोरियन ड्रामा बघीतलास की काय कुठला?
अजून काही नाही पाहिले जसं दोन तीन दिवस जरा गप्प बसले.
मी पण गप्पच आहे आता दोन तीन दिवस झाले.
डाउनलोड ते सगळं करून ठेवलंय हां.
मी पण डाऊनलोड मारून ठेवलाय सोड पण वेळच मिळेना झाले बघायला.
जेवणं झाले.
म्हणूनच करते मी बाकीचा काय नाय. हम्म सिरियल काय बघतेस सिरियल?
गोपी बहू
हम्म काय गोपी म्हणजे तुला काय त्यातनं शिकायला मिळते. सांग मला गो
बला राशी आवडते .
हम्म.
आम्ही त्यासाठी बघतय आणि काय नाही.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
तुझा कटकट आला लागला मला हा आला आला आता.
अगं टी व्ही चालू आहे पेन चालू आहे सगळं ना त्यामुळं
म आणि काय नवीन?
नी वम काय कुठलं टी व्ही सांग चा बन त्यामुळं देव माणूस मराठी बघत उस श्री नाथ होय नवीन सिरीज चालू झाला त्यांच्या आता देवमाणूसची.
हम्म.
हम्म तुला असं काय म्हणजे डान्स वगैरे काय करायला आवडत नाही?
आवडतेच की डान्स चित्रतेन काढ ते आणि काय असे एनमीचे ये आणि असं काय रियल मध्ये काय कोणा चा काढले नाही खरे एनिमिचे असेच आं
म असं कधीतरी ट्राय करायचं ग हा हॅलो.
हा बोल.
ऐकू आलंय ना माझं?
एक दोन तीन हा ऐकू . जरा चांगला आले जरा चांगलं मिळायला असं झालय ते.
नाय म तू जर म्हणजे शिक काढत राहिलीस ना तरच ते चांगलं तुझी ड्रॉइंग चांगली आहे सोड. ते पण चांगली म्हणजे प्रॅक्टिस केलीस तर अजून छान करशील ना मग तू असं आता म्हणजे एक दादा आहेत काय तो पण असं ड्रॉइंग करतोय. मग कुणाशे पण ऑर्डर होेतात बाहेरनं भरपूर पुढं शक्य नाही अक्षरशः आमच्या समोर करत बसलेला असतोय ऑर्डर एका त्याच्या भर पूर ऑर्डर असतात त्याला म तू पण असं करते तुम्ही ट्राय केलीस ना मग तुला पण मिळेल ना ऑर्डर.
बघायला पाहिजे रे अजून म व् खायला पाहिजे तिथं.
म ते अम्म खरं तू प्रॅक्टिस केल्याशिवाय होणार आहे का ते प्रॅक्टिस तुला करायलाच लागणार हाय ना.
होय.
मग तू प्रॅक्टिस केलीस तरच तुझ्याकडून ते होणार आहे.
जायला पाहिजे.
प्रॅक्टिस करायची. सगळं तू मला शिकवलीस ते बांगडी. मी प्रॅक्टिस केल्याशिवाय आता मला पुढे येणार आहे काय ते परत आणि.
बरोबर आहे.
त्यामुळे प्रॅक्टिस करत राहायचे सगळ्या गोष्टीची.
हम्म.
आत्ताच करायला मिळते उद्या नंतर लग्न झालं की काय करायला मिळत नाही. हाौशी असली तर ठीक कोण करणार आहे लग्न.
आम्हाला काय नाही बे ते त्यात इंटरेस्ट नाही आम्हाला.
असंच मी पण म्हणत होतो.
आमला तरी काही नाही आहे बी तू.
अगं मी पण तेच सांगायलोय तुला मी तर तुझ्यापेक्षा काय म्हणतात की नाही कशी आहे मी. नाहीच आवडत अजून पण मला आवडत नाही खरे घरच्यां मूळ करायला लागाले.
हम्.
म्हणजे असं मूवी वगैरे बघायला गेलंस काय कुठल्या मैत्रिणीबरोबर घरात
कुठे जात नाही. मी बाहेर कधी जातच नाही फिराय मी घरातच असतय.
नाही काय.
मला पिक्चर बघायला आवडतच नाही मेन म्हणजे ते मराठी आणि हिंदी.
मग कोरियन.
कोरियन च कोणच मोबाईल मध्ये बघतय ते मराठी आणि हिंदी लई ड्रामा ऍक्टिंग करत म्हण मला बघायलाच होत नाही बघ. बघून बघून ते सिरियल मी. ती सिरीयल पण बघत नाही.
हम्म गोपी बहू तुळशीच बघत्या.
राशीसारखी होणार आहेस काय त्या.
व्हय.
ह.
हम्म.
म्हणजे तूजा काय रोल आहे त्याच्यात.
ती ती त्या गोपी ब बहुची कणी मोठी बहीणसत्या. आणि त्या दोघी पण एकाद घरात लागवणार ख आलेली त अ ती एकणी नाशी लहान भावाची. मुलगी आण बायको असते आणि ती. गोपी बहू मोठ्या भावाची.
हा.
बायको असता त्यांचं रड गाणं सुरू असतय हसल्या मी रेंज मध्येच आहे.
म आसं का व्हायलय तेे कटकट व्हाय लागलेय.
तुझाच आवाज कटकटा लागलाय.
अजून पण?
हो, जरा वेळा कटकटालाय ना मधी मधी.
हे आमच्या घराच्या साईटला हे हाय काय म्हणतात तेला टावर आय. माझा आवाज कटकटाय लागलाय?
होय कटकट टा लागलंय, लय हळूहळू स्लो स्लो आवाज या लागलाय तुझा.
अ ग माझा आवाजच तेवढा हाय.
हळूच बोलते मी मला मोठं बोलतेल हॅलो
बोल.
मला मोठ मोठ्यान बोलता येत नाही ग माझा आवाजच तेवढा आय.
होय ग वरडताना बोलतीस की तवा, तुझा आवाज लय मोठा हाय.
नाही ग मी गरीब हाय, मला नाही बोलता येत, काय?
होय काय, म बाहेर कशी बोलतीस तू?
आशीच बोलते मी सभ्य.
मला तर पटत नाही बाबा.
तूला असं कॉलेजमध्ये शिक्षक म्हणजे असं म्हणजे चांगलं कोण शिकवतय असं कोण वाटते का नाही?
एक हाय ती ती मॅडम कोण ती जगदाळे म्हणून हाय
हम.
तीच आणि कोण नाही, सगळं फालतू
हम्म. आसं चांगलं बोल, काय तर वाईट बोलू नको ग.
अ तेन नीट काही शिकवत नाहीत आम्ही त्या मॅडमला विचारते, आणि
हम्म.
बघतोय त्या मोबाईलवर आणि त्यांनी नोट्स दिलेल्या असत्यात कणी काय कळत तर नाही, म्हणून आम्ही आमच आमच नोट्स काढतोय गुगलवरन, चॅट जी पी टी वरण आणि तेच पेपरात लिहून येतोय आम्ही.
कुठल्या साईड ला आहेस म्हणजे तू?
मी बी कॉम आय टी.
हं हं हं.
हम्म.
बी कॉम आय टी च एवढं काय माहीत नाही म्हणजे आम्ही बी ए ला आहे ना ग, त्यामुळ
हम ह.
त्यामुळं बी ए सगळं माहिती हाय, बी कॉम वगैरेच म्हणजे ओळखीचे आहेत सर लोक, पण एवढं काय संपर्क नाही, मी कधी गेलोच नाही, म आता कॉलेज म ते पण असत्यात की आपल्या ग, म्हणजे कोर्सेस असत्यात बघ आपल्या कॉलेज मध्ये पण आरीवर्क च म्हण, पर्स मेकिंग बघायचं नसतं बाळा तिथं वाघमारे मॅडम म्हणून ना. अ हाय तिथं.
हम्म.
त्यांना जर विचार तरी तुला मी शिकलोय बघ. हेअर स्टाईलचं शिकलोय परत परस मेकिंग च शिकलोय परत आणिक् काय बर अ आणि काय तर शिकलोय ग मी.
काय अरीवर
कारीवर्क पण कॉलेजमध्ये आपल्या घेतल्यात.
होय काय हम्म.
परत आपण ड्रेस वगैरे शिवत नाई का तेचा क्लास घेतला. खूप असं घेतलंत आपल्या कॉलेज मध्ये.
भारीय मी कधी काय असंल कारी मी विचारलो पण नी गप्प जाय जातेय कॉलेजला आणि गप्प -प्प घरला येतेन कुठ जातंच नी एकीकडं म्हणून म.
तुला आवडतंच नाई की मी तुला कधीतरी फिरायला घेऊन जातो की आपण जाऊया मस्त. अगदी ग माआ सोबत च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
फिरल्याशिवाय तुला काय कळणारे सांग.
बरोबराय खरं पण मला चालायचं म्हणजे जीवावर येत्
चालायचं कशाला गाडी घेऊन येत तुझ्या दरवाजात गाडीवर बसू तर शकतेस ना.
बसू शक ते. .
हा .
हॅलो बोल.
गाडीवर बसायचं आणि जायचं बघ मस्त. पैकी फिरून यायचं दिदी तुमची फिरत्या कशी बघ.
आय ती तशीच आमची दिदी.
हम्म.
तिला काय कामाय?
ते झालं का नई का टास्कच कराय लागल्या.
कोण होय ती टास्क करत बसल्या फोनवर बोलत.
हम्म हुं. मी फोन लावलेला तिला माझा फोन नाय उचलला म्हणून मला वाट
तीन महिना ती महिना लागले तू फोन उचल नास तू महिय लागलास ती फोन उचल ना.
हम्म ती कधी मला केल
विजयचाय
व्हय अगं मी कारण का सव्वीस तारखेला कॉल सब म्हणजे पूर्ण करायचेत ना हे सव्वीस तारखेपर्यंत.
हम्म हम्म.
म त्यामुळं म मी दिवसभर माझं दुसरं पण टास्कं येतात ना मला ते मी ते करत बसलेलं असते मला काय ह्याचं एवढं बरं ऐक मी एक कॉल करतो अन् तू मला परत कॉल कर एक.
आता प नेट बंद पप्पा नेट बंद
बंद करायलात? बरं ठीक आहे सारिकाला करतो ग मी म.
बरोबर.